हॅलो,
हॅलो,
आवाज येत आहे का तुम्हाला?
हो, हो, येतोय,, हा. अ चालू करा तुम्ही,, का मी करू?
का बोल ना,, तू पण बोल, मी पण बोलेल.
ठीक आहे चालतेय. तर, मला सांगायचं होतं की, आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतऽ मोबाईलचा तर वापर करतोयच,, अ, सकाळ उठल्या उठल्या पण आपण अलाम लावून उठतोय,, मग त्याच्यानंतरऽ काय आपल्याला सर्च करायचं असेल तर गुगल, युट्यूब, वर सर्च करून बघतोय. तर, मोबाईलचा यूज दिवसभरात खूप वेळा होतोयच.
हो, हो, बरोबर माझं तर सेम तुसं तुझं झालं तस माझं पणऽ म्हणजे सकाळी आपणऽ झोपल्यापासून आपल्या उशीर, उशाखाली आपला फोन असतो,, महणजे का आ आपण सकाळी उठोऽ ला अलर्म वाजेल,, मग आपल्याला कळेल की आता आपण उटतोय,, म्हणजे मोबाईल शिवायऽ आपलं आयुष्य म्हणजे, खूप असं कठीण झालंय खर तर, म्हणजे आपलं सगळ्यांचंऽ कि मोबाईलची एवढी सवय लागली आहे, आपल्याला कि कुठे आपण म्हणजेऽ एखादा आपली वस्तू काही विसरलं तरी चालेल,, पण मोबाईल नाही विसरलं पाहिजे आपणऽ सोबतच असतोय कंटिन्यू आपण त्याच्यामध्ये इतके बुडालेले आहेत म्हणजे आता प्रत्येकीच्या आता माझं काय तुझं काय सगळ्यांचच कधी कधी आपलं आपलं तुला पण बाळ असेल मला पण बाळ आहे म्हणजे कधी कधी आपलं बाल काय बोलतं त्याची पण आपल्याला शुद्ध नसतं की एवढं आपण कधी कधी मोबाईलमध्ये हा बुडािलो असते
बरोबर आहे लहान ते मोठे सगळेच मोबाईलचा वापर करतात आता हल्ली तर अस लहान मुलं पण ब मोबाईल बिन बघता जेवण पण खात नाहीत
हो त्यांना तर लाग पहिले जे जेवण वाढलं की पहिले फोन दे युट्यूब लाव ते लावण्या श त्यांचं जेवणत नाही जात ते खरोखरच हवय आपण
नियोजनच बरोबर होत नाहीत आपलं,, मला असं वाटतऽ
अ, ती सवय आपणच लावलेली खर तर मुलांनाऽ
हो आणि असं बघायला गेलं तर काम पण लवकर होतात त्याच्यामुळे अर काय फायदे पण आहेत तर काय नुकसान पण आहेत त्याचे
अगदीच आणि म्हणजे तस मोबाईलचा वापर तस आपण करतो तो म्हणजे काही अ वापर चांगले पण म्हणजे आपण ऑनलाईन शॉपिंग असेल किंवा आपली खरेदी असेल म्हणजेत आपण आपल्याला भाजी मार्केटला कुठे जायचं असेल तर आपल्याला टाइम नसेल तर आपण पटकन अ फ्लिपकार्ट वून वगैरे ऑर्डर करू शकतो म्हणजे ते एक असं त्याचे फायदे आहेत की त्याच्यामुळे खूप कामे आपली सोपी झाली आहेत
सोपे झाले आपल्याला बाहेर जाऊन खरेदी करायला लागत नाही घरी बसून डीमार्ट डीमार्ट ऍप असते ते सगळे घरी बसून आपल्याला मिळत ते
अगदीच
गुगल गुगल आहे ए आय आहे त्याच्यावर आपण कुठली पण माहिती काढयला गेली की लगेच आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते नॉलेज मिळते
अगदीच म्हणजे प्रत्येकाला मोबाईलची म्हणजे आता मोबाईलची तं पण गरज म्हणजे आणि प्रत्येकाला मोबाईल वापरताना आला पण पाहिजे मला असं वाटत
हो ते तर आज आजच्या काळात खूप गरजेचं आहेचच आणि दुस दुसरं म्हणजे सोशल मीडिया म्हणा तर मेसेजिंग करा किंवा व्हिडिओ कॉल करा आपले आता लांब नातेवाई वगैरे राहतात तर त्यांच्याशी आपला संपर्क व्हायच खूप सोपं झालंय आधी मोबाईल नव्हती तर कसं एसी एसटीडी ला कॉल जाऊन बाहेर जाऊन कॉल लावायला लागायच लिमिटेड बण व्हायचं आणि आता कस जेवढा वेळ पाहिजे अनलिमिटेड कॉल आहे व्हिडिओ कॉल करा काय पण बो एकामेकांशी संपर्कात राहू शकता तो आपण
अगदीच तेच ना म्हणजे प्रत्येकाला म्हणजे मोबाईल शिवाय जगण असो व्यर्थ झालेलं प्रत्येका अस आ म्हणजे आता बघ तुझं पण लहान बाय आहे माझं पण लहान बा आहे म त्या बायाला घेऊन आपल्या कधी कधी बाजारात आपण नाही जाऊ शकत किंवा मार्केटमध्येध्ये नाही जाऊ शक त बॅग पकडणार हा
घराच सामान पाहिजे किंवा शॉपिंग करायची कपड्यांची ते सगळं आपण घरी बसून अ मागू शकतो काय आपण
हो ना आणि ते पण आहे की ते आपण जेव्हा घरी बसून आपण शॉपिंग करतो तेव्हा म्हणजे कसं आपल्याला ते रिटर्न करायचे पण चान्सेस जास्त असतात आणि ते झाले तरी आपले पैसे पण आपल्याला रिटर्न मिळत.
रिटर्न देतात बरोबर आहे आणि घर बसल्या आपण मोबाईल किंवा टी व्हीचा रिचार्ज करतो आधी कसं जाऊन लाईनवर थांबायला लागायचं जसं बिल येतं लाईट बिल, आधी थांबायला लागायचं. पाण्याचं बिल येते तर आपण आता एकदम घरी बसून सगळी ते बिल पण भरू शकतो.
तेच ना आपण प्रत्येक गोष्ट असं आपल्या मनासारखी करू शकतो आपल्याला जे हवं येतं. ते सगळं आपण करू शकतो.
हम्म. हम्म.
आणि अजून सांगायचं झालं तर म्हणजे आता बघा आता कामं करताना पण कधी कधी मला तर सवय हाय कि काम करताना असं गाणी वगैरे लावून ऐका
हो सेम माझ पण मी मला पण गाणी ऐकायला खूप आवडतय तर मी पण असं गाणी ऐकत काम करते.
बरोबर आहे म्हणजे आपल्याला ते कसं प्रसन्न वाटतं आणि मग कधी कधी आपला टाइम निघून जातो. म्हणजे एकतर असं एक तर असं होतं की बघा आपण इंस्टाग्राम एकदा स्क्रोल करत बसलो किती कधी कधी, टाईम म्हणजे कधी दोन हो खरच ना दोन आपल्या कळत नाही आपण काय कर याच्यामध्ये पूर्ण टाईम निघून जातो आपलं तरी आपल्याला कळत नाय. ते एक असं आहे की तोटे पण आहेत मोबाईलचे आपल्या वापरायचे काही. फायदे पण आहेत आता बँकेमध्ये पण
फिरायला आपल्याला जायच असेल तर आपण गुगल मॅपचा वापर करून, ते आपल्याला रस्ता पण एकदम बरोबर भेटत असं म्हणजे सारखं सारखं कुणाला विचारायला लागत नाही एक तर पण पॉईंट एक चांगला आहे.
हो हो तो तर खूपच म्हणजे कुठेही आपण कधीही कसेही घेऊ शकतो म्हणजे किती लांब असेल? अ बरे पंधरा तासाचा प्रवास असू दे किंवा तीस तासाचा प्रवास आहे असू दे. पण तो एक त्या ऍप मुळे आपण त्या ठिकाणी वेळेवर म्हणजे व्यवस्थितपणे पोहोचू शकतो आपण. असं पण आहे मोबाईलच. अगदीच. तेवढा उपयोग आहे तस मोबाईलच बाकी काय काही.
थोडं कुकिंग रेसिपीज आपण बघतो आपण स्त्रियासाठी ते पण खूप उपयोग आहे खेवा काय नवीन पदार्थ बनवायच असेल तर
हो ना आता असं माझंच आता सांगते तुला आता मुलगा शाळेत जातो. तर मग त्याला रोज नवीन नवीन काहीतरी रेसिपी बनवायची असतात मग ते काय करायचं? काय आपला आहे. इनस्टाग्रामला किंवा युट्यूब ला सर्च केलं तरी लगेच तिथला येतात मग त्या रेसिपी बघून पण आप ल्याला थोडस मुलं पण खुश होतात आपण
हो आणि वेगळं काय तर खायला पण मिळतय.
आता मी मध्ये त्याला सनफ्लावरची इडली बनवली म्हणजे इडलीची अ मकेचे दाणे लावून असे बाजूला मग त्याच्यामध्ये मध्ये पीठ टाकून असं सनफ्लावर सारख केलं होतं म्हणजे असं डेकोरेटिव्ह केलेलं. इतकं छान वाटत होत ते म्हणजे तो पण खूश झाला आणि आप आपल्याला पण थोडस समाधान वाटतं की आपला मुलगा जस बा बघूनच खुश आहे वगैरे असं तू असे केलंत का कुठंल्या नवीन ट्राय युट्यूब वरती बघून.
हो मी पण असं काय काय बघून ट्राय करत असते. मग ते आवडलं की सगळ्यांना ते खूप छान वाटतय आणि थोडं असं डेकोरेशन वगैरे करून सर्व केलं की ते खूप छान वाटतंय आ फोटो वगैरे काढतोय आपण मोबाईलमध्ये लगेच सगळ्यांना पाठवतोय ना की बघा आम्ही काय तर नवीन ट्राय केले.
ते आपल्याला सवयच असते पहिले काही बनवले की पहिले फोटो काढायचा आपल्या आईला किंवा कुणाला तरी शेवट पाठवायचं. हो. माझी पण तीच सवय आहे, मला तर सारख इंस्टाग्राला तर, माझे मिस्ट कंटिन्यू दिवसभरातून, तीन ते चार रेसिपी तरी पाठवतच असतात.
सेम माझे पण पाठवतात नवरा.
हे ट्राय कर. हे तयार कर हे बनव असं आलं पाहिजे, हे असं कर म्हणजे साध्या सोप्या पण. कधी कधी खुप असं हे, करतो की आपल्याला येत जमेल का पण मोबाईल म्हणजे, अस खूप अशी काम आहेत की आपली. खूप सोपी झालेली आहेत. म्हणजे कोणतीहीच अडचण अशी मोबाईलमुळे आपल्याला येत नाही. त्यांच्यामध्ये चॅट जी टी पी हा ऍप आहे. त्याच्यावरून आपण कोणतीही माहिती किंवा, मुलाचं काही प्रोजेक्ट असेल हा.
हो, फोटो एडिट करायच असेल, सगळं सगळं होतंय तेच्यावर.
म्हणजे काय अस हेच राहिलं नाही, आता मोबाईल एकदम सोप्पं आता हल्ली. तीन वर्षाचा मुलगा पण मोबाईल युज करतोय.
होय, ते तर आहेतच. आणि जस फायदे आहेत, तसे नुकसान पण आहेत. सारखं म्हणजे फो फोन घेऊन ते स्क्रीन टाईम बघून ते, ऍडिक्टेड पण होतात माणसं खूप.
आता आपल्या आई वडीलच घेणा, त्यांना पण आधी इतकी सवय नव्हती. पण आता मोबाईल मुळे पण, त्यांना पण असे त्या गोष्टीची सवय झालेली आहे.
हो बरोबर. मग ते कसं होतंय, जेवण खाताना पण तेच मोबाईल म्हणजे अति त माणसं एकमेकांशी बोल बोलतात कमी. आणि एकत्र असून पण मोबाईलमध्येच असतात. तर, तर ते एकटेपणा माणसांमध्ये खूप वाढला आहे. त्यांच्यामुळे
बरोबर आगदिच म्हणजे चार लोक जे पहिले गप्पा गप्पा गो ष्टी मारून जेवायची ती लोकं, आता फक्त हातात मोबाईल घेऊन ब
ते एकमेकांना सांगायच तर ते, आता तसं राहिलं नाही मोबाईलमुळे.
बरोबर, हाली तेच चालू झालय आता.
हो.
अजून एक सांगायचं झालं तर, म्हणजे आता आपण कुठे म्हणजे, आता कॉलिंगचं तर झालंच, म्हणजे आपला तू बोलली जसं नातेवाइकांना. तस तर आपलं आपल्या आईसोबत वगैरे आपलं, आधी बोलणं होत नव्हतं. पण आपण कसं, म्हणजे आधी आता, पहिलेचे लोक. लोक जे होते ते पत्र वगैरे पाठवायचे. पण आता आपण बघ ना, कधी पण दिवसभरातून तू पन्नास शंभर कॉल करू शकतो, तुझ्या घरच्यांना.
हो आधी लिमिट, आता काय नो लिमिटच झालंय.
लांब, लांब असून पण म्हणजे किती लांब असले तरी आपल्या त्यांच्यासोबत. आपला संबंध राहिलेलं आहे, म्हणजे मोबाईल मुळं ते एक आहे की आपल्या मैत्रिणी पहिल्या. एकदा आपली शाळा सुटली की, पहिली मैत्रिणी कुठे पहिले भेटत होत्या गं, म्हणजे आपल्या तर. किती वर्षांनी जेव्हा, मोबाईल आले तेव्हा आपल्या. व्हॉट्सअपमध्ये सगळे ग्रुप ऍड झाले. मग त्यांच्या त्या त्यांच्यावरून मग आपली, मित्र मैत्रिणी जुने सगळे आपल्याला भेटले.
हो हो व्हयं. आधी कसं होतं, आता आधी आम्ही शाळेत होतो तेव्हा एवढं मोबाईल नसायचा. म.. आणि आम्ही मित्रमैत्रिणी सगळं. शाळा सोडताना एकमेकांबरोबर स्लॅम् बुक भरून घ्यायचं बुकमध्ये. पण आताची मुलं कस डायरेक्ट मोबाईलमध्येचं. सगळं हे करतात नुसतं, आता तसलं स्लॅम बुक वगैरे काय राहिलंच नाहीये.
हो आता काहीच नाही. राहिले माझ्याकडे पण स्लॅमबुक होती. मला आठवते ती मी त्यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये सगळे नंबर वैगरे टाकले होते. म्हणजे सगळ्यांचे
हो आणि ते एवढं छान छान आपण लिहित होतो. ना तर ते एक आठवणी म्हणून खूप छान वाटते तेव्हा बघितलं तर
आताच ते पाहिल्यानंतर किती आवड वाटते म्हणजे असं वाटतं की आ आता असं कधी कधी वाटतं किती बालिश होतो ते आपण
हो हो बरोबर आहे. मोबाईल हे का आहे असं एक उत्तम आहे साधन पण त्याला कसं आपल्याला एक लिमिटमध्येध्ये वापरायला पाहिजे दिवसभर असं ते एकदम ऍडिक्टेड असं नको व्हायला पाहिजे.
बरोबर बरोबर
थोडं आपल्याला आपल्या परिवारला टाइम पण द्यायला पाहिजे.
हो सगळ्यांसोबत कनेक्ट राहिलं पाहिजे. सगळ्यांसोबत व्यवस्थित आपण संबोषण केलं. पाहिजे असं वाट
हो मला पण असंच वाटत थोडं आपण आधी कसं पुस्तकं वगैरे वाचायचो आपण लहान होत आताची मुलं अजिबात नाही सगळं काय पाहिजे ते मोबाईल वरनच सगळं करतात स्टडी काय हे आपल्या आपल्या आपण जेव्हा लहान होतो ते आपण पुस्तकं केवढी वाचायचो हे ाजेस्ट आणा ते आणा ही पुस्तक आणा ती पुस्तक आण अभ्यासासाठी आताची मुलं मोबाईल घेऊन बस शॉर्टकट आहे. सगळं हो त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यांना पण त्रास होतोय चष्मा लागतोय
हो बाय चल ठीक आहे मग आपला आता मर्यादा पण संपली आपली म्हणजे आपला अकरा उलय म्हणजे अकरा मिनिट झाले
खूप छान वाटलं धन्यवाद
चालेल बाय धन्यवाद